हॅलो.
हा हॅलो.
ह बोला न.
हम्म. देवांशी आहे ना के जीवनमध्ये
हाव काय ते कुठं असते, गावात असते काय.
हो. म्हणजे त्या ताई म्हणत इथेच आहे ती सध्या ऍडमिशन नाही केली.
फि आहे की नाही रेडी.
ह..
फी आहे की काय. फी फी.
फी काय. चार हजार हे ना.
हाव कायं.
ह.
हम्म. पूरते न मगं.
हम्.
हम्म. तू येत असते कि नाही मग ते शाळेत देवाषी.
येते ते पण क्लासमध्ये बसत नाही रोज येते रोज.
हं.. काय करते मग.
फिरते ना.
बाई एक
चालू आहे विजू दादा ते गिरे सर.
तिच्या मांग.
मी आम्ही टीचर लोकं समजा ते रुपाली ताई तेे मनीषा.
हम्म.
मी हे दिव्या सगळेच अनू अनू ठेवतात. पण ते काय
ती तुमा
वर जाईन खाली जाईन गेट जवळ जाईन बाथरूम मध्ये जाईन पुऱ्या ग्राउंड मध्ये ती बाई फिरते ती.
बई.
पण नाही ऐकत ना ओ आणि जास्त फोर्स केला की जे जे रडते की नाही ओ. कशी आहे कशीच रडते निवळ. एक दिवस वर गेली. कोणतीच मुलं वर जात नाही म्हटलं हे लहान लहान.
हम्म हम्.
वरच जातो एवढं खाली आणलं पण नाही आली ना ओ. तर शेवटी गेली म्हणजे गेलीच ती वर.
हो ना तिची छान बाकीची हिट गावतात ना मग.
नाही मग हीतगावतात तर मग आम्ही तेले दाखवतच नाही. असं तिले हेच कळत न मग थोडंसं ते ऐकत. तर मी क्लासमध्ये बसवतो. नाव ते के जी वन मी माझे केजी टू आहे मी तिला बस नाहीवी.
हा..
जसं ते मी तुझ्या हेच्यात बसतो. बसत नाही फसत नाही एक परी बॅग आणून ठेवते.
हिंट दे.
हा मग आपण किती खेऊ त स्टरी मी हायला डॉट काढून दिले स्टँडिंग लाईन दिली हे तेतील नोटबुक. काढलं तिचं सगळं तरी पण ऐकत नाय बिचारी.
ह ना सांगूप कायच करा.
मध्ये दिला ना, लिहून लिहून देतो ना.
हम्म हम्म.
कायच.
तिचे आयले माहित अशील ना.
तिच्या आईली सांगतो बी आता, काव जास्तं जनाल सांगतो. दिवे सांगते.
हम्म. ते काकूस काय करीन पण ते येत.
हा आता टॅस काय करते नव्ह त्यास्त कावेल.
मग काय तर ते भेताय नाही बेचार कोणाले समजा आता ईडस.
हम हम..
हसाय येते. आजही आई आली होती.
कधी.
हाव‌ बापा.
सगळंच पार्ट टाईमच्या.
हाव.
असं सिंधूर पेन्सिलच लागल होती. कणी ती तर तोंडाले. सिंदूर पेन्सलच लागल होते जिथं तिथं तोंडाले. सगळ्या अंगाले.
त्यात अंदा मग कोणतीच वस्तू नाही राहिली.
म असं करतशील ना.
अ तघून तघून पॉन्स क्रीम आणली. ना पुरी अंगाली तोड्याला लावून दिले सगळा वासच वास.
बाई.
एक दिवस राधिका काकूंना मालिका खतम केली.
हो ना.
अ ते तर माहितयेत मग कशेत.
हा. आता दिवारच येते येतेच नाव मग कोणाची आहे समजा.
ते किती बिचारे आहे हुशार सरळ आहे. तसं काही बांधा नाही पण ती अशीच करते. असे उचापती काम.
हाव ना ती माय्याकाची पोरगी हाय ना ती लायनी. ती लहानपणी अशीच होती हिच्यासारखीच होती.
हाव ना.
तळशीकही राहीना एका जाग्यावर. ती अजूनही तै तै एवढी करते की भैयानक. आठ सातवी ला गेली ती आता.
नाही एखादं लेकरु चं असते म्हणा तसं काय.
अजून ही एवढी बोलते ती. मला म्हणते काव म्हणते तुम्ही आम्हाला. कपडे घेत ही ना म्हणती आम्ही येतो तर. म्या म्हटलं आमच्या घरी काय येत मी म्हटलं तुम्ही तिकुड त्याच मामाच्या घरी असता. आताच येतो म्हणे मंग बॅग घेऊन मला कपडे घ्या लागतीन. हा तर तुम बॅग आणतो ना अंदर त्याला घरी मंग घेणं म्हणे मले कपडे.
हा ना आन ते आनंदी सोबत येते ती आत्याची मुलगी आहे?
हा तेच ना. तेच हम्म. हाव बप्पा ती तो अमेझिंग आहे . ना कार्य तो असली की नी ती वेगळीच आहे ना महा का
हा मंग वेगळी मंग मी तेच तिली पाहिलं की नाय एकदम असं वेगळंच वाटे असं वाटते आपल्यातली नाहीच
तीकडची दिसते ती असं वाटते चीनमधून याच्यात
. पाहील्या साठी आपल्यातली नाहीच आहे.
अन तिले कोणी पाहते तसं पाहतच राहते.
हो खूप मस्त दिसे नाजूक तर आहेच आहे पण सुंदर ही खूप दिसते.
हाव.
ते मी दोन ठेवते अशीन दिले.
तिच्या बाबा सारखीच आहे ती.
हाव काय तिचे बाबा आहेत का तशे?
हा तिच्या आत्ये तेच आहे असं गोल तोंड आहे एकदम असं छोटस.
मस्त आहे पण बिचारी आणि बरं गू कलर तर आहेच आहे पण नाकी डोळे खूप मस्त आहे.
ते सगळंच हेच्यात आहे हुशारी केवडी आहे म्हटलं लईच हुशार आहे शाळेत ही एक नंबर पहिला नंबरस कीती सा
बापारे सरच गुण आहे ना अंगात म.
हा बोलायले अशी आहे की बस सगळेलच मांगे टाकते.
हा ना.
हम्म ते घरी हिंडतच नाय काय वाती आले की हिडगावते ते.
हाव काय.
तिचे बाबा हिंडूस नाय देेत तीले.
ना हां.
हम्म ते एकटो आपन तरी काही ना काही जसं तिचे हात पाया तसं तिचं तोंड आहे. हाव आता तरी लान क नी धीरा आणि हे होती ते येत जायन ते आनंदी सोबत.
हा.
हम्म. आकोटले असते ते. मोठी तशीच आहे तिची बहीण.
हा ना.
हम्म बारावी झाली समजा तिची.
हाव काय दुधी बेन
हा दोघी बहिणीच आहे ते. खरी ही समजा आता आता गाडी घेतली तेनं बारा लाखाची.
हाव काय.
हम्म घरी चांगलय तेच्या हाव काय. मग लवकिक आहे हा लावतो.